हा बोला
हा हा मॅम तुमच्याकडे दहा मिनिट टाइम आहे का मला तुमच्यासाठी प्रवास या विषयावर
हो मॅम आहे आहे बोला आपण डिस्कशन करूया या प्रवास या अ विषयावर
हो ठीक ये चालेल तर प्रवास प्रवास हा प्रत्येकाच्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. तुम्हाला माहितच आहे. माणूस प्राचीन काळापासून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करत आला आहे. पूर्वी लोक अन्न, पाणी आणि सुरक्षितेच्या शोधासाठी प्रवास करत होते. तर आधीच्या आधुनिक काळात शिक्षण, व्यवसाय, पर्यटन, नोक री धार्मिक कारणे आणि मनोरंजनासाठी प्रवास केला जातो. प्रवासामुळे माणसाला नवीन अनुभव मिळतात. नवीन लोक भेटतात. आणि जगाबद्दलची समज वाढते. हो ना मॅम
हो मॅम हो प्रवासामुळे नक्कीच आपल्याला अनुभव मिळतो. आणि खूप म्हणजे आपला जो काही कंटाळा आहे. तो प्रवासामध्ये निघून जातो. असे मला वाटते. नंतर घरी आल्यानंतर पुन्हा कंटाळा येतो. पण त्या ठिकाणी ज्या वेळेला आपण कुठल्या तरी एका ठिकाणी पर्यटन स्थळी स्थळासाठी जातो. त्यावेळी आपला पूर्ण आन आ थकवा कंटाळा निघून जातो. आपल्याला जरी थकवा आलेला असला तरी तिथं आपण आनंदाने तिथला क्षणांचा अ आस्वाद घेत असतो. असं माझ मत आहे.
म्हणजे आ आता हे एवढे आहे तर त्यामुळे आपण प्रवासाला जीवनाची शाळा असंही म्हणू शकतो म्हणजे प्रवासामुळे माणसाचे ज्ञान वाढते पुस्तके वाचून आपल्याला माहिती मिळते पण प्रत्यक्ष ठिकाणाना भेट दिल्याने ती माहिती अधिक चांगल्या प्रकारे समजते आता फॉर एक्झाम्पल एखाद्या ऐतिहासिक किल्ल्याबद्दल वाचण्यापेक्षा तो किल्ला प्रत्यक्ष पाहिल्यास त्याचे महत्व अधिक जाणवते म्हणजे अ तो किल्ला ऐतिहासिक असेल अ तिथे गेल्यानंतर आपल्याला मग महाराज त्यानंबद्दल
हो तिथल्या हा तिथलं जी काय स्पेशालिटी आहे ति समजते म्हणजे आधी आपल्याला पूर्वी कसं आपल्याला समजत नव्हत म्हणजे काय काय पूर्वी घडलेलं आहे ते आपल्याला माहित नसतं म्हणजे ह्या ठिकाणी महाराज लढाई करून गेले तिथे या सैनिकाचा मृत्यू मृत्यू झाला आहे मग तिथे गेल्यानंतर आपल्याला कळत की बाबा हा हे हे ठिकाण आहे इथे त्या त्या सैनिकाचा किंवा त्या हेचा मृत्यू झालेला आहे आणि मग आपल्याला अरे बाबा हा कळत की बाबा इथे झालेला आहे आणि ही जागा खरोखर खूप पवित्र आहे त्या भूमीत आपण आलेल आहोत आणि खरोखर आपल्याला अभिमान वाटाय पाहिजे की आपण महाराष्ट्राचे महाराष्ट्रात राहतो तिथली खूप संस्कृती खूप चांगली आहे आणि ती आपल्याला संस्कृतीबद्दल किंवा तिथल्या अ बद्दल किंवा त्या ठिकाणाबद्दल आपल्याला माहिती होत तेव्हा खरोखर आपल्याला अभिमान वाटतो आपण दुसऱ्या सुद्धा ती माहिती सांगत असतो की बाबा हा आपण तिथे जाऊन आलो खरोखर तिथे अ खरंच खूप चांगले आहे असं आणि आपला म्हणजे पूर्ण आपल्याला थकवा निघून जातो अर्थात सांगायला गेल तर आपला थकवा आणि अनुभव आणि आपला एक चांगली माहिती मिळून जाते मॅम
हो बरोबर ते प्रवास करताना आपण विविध संस्कृती भाषा पोषाख खाद्य पदार्थ आणि लोकांच्या राहणीमान बद्दल शिकतो ना त्यामुळे आपल्या विचारांमध्ये सकारात्मक बदल होतात आता बघा भारत हा देश आहे तो विविध संस्कृती नटलेला आहे भारतात अनेक ऐतिहासिक धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटन स्थळे देखील आहेत आता फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रात तिच बघा रायगड आहे प्रतापगड आहे महाबळेश्वर लोणावळा अजिंठा हा यासारखे प्रसिद्ध आहेत उत्तर भारतात तर हिमालय पर्वत काशी ताजमहाल आणि राजस्थानातील किल्ले पर्यटकांना आकर् आकर्षित करत आहेत आता दक्षिण भारतातील केरळचे निसर्ग सौंदर्य परत गोव्याचे समुद्र किनारे आणि तामिळनाडू मधील मंदिरे जगप्रसिद्ध सिद्ध आहे अशा ठिकाणी प्रवास केल्याने आपल्याला भारताची संस्कृती आणि
हो मॅम हो हो हो मॅम लोक क म्हणजे कसं कर जास्त करून गोवा मनाली काश्मीर अलिबाग या ठिकाणी जे बीच आहेत म्हणजे तिथे म्हणजे जास्त करून अंदमान निकोबार यासारखे बेट आहेत त्या ठिकाणी सुद्धा भेट देतात तिथले जे काही निसर्गरम्य परिसर आहे त्याचा आनंद घेतात व त्यांनी खूप म्हणजे तिथला परिसर एन्जॉय करत असतात आणि प्राणी संग्रहाललयाला सुद्धा भेट देत असतात जास्त करून बीचवरती बीचवर म्हणजे कस काय तिथ समुद्राच्या लाटा येत असतात त्या पाण्यात खेळण्याचा आनंद परत तिथे रायडिंग असतात ते बोटिंग करतात व त्यांना खूप म्हणजे तिथला म्हणजे त्यांचा आनंद म्हणे एक प्रकारे तिनी एन्जॉय करत असतात आणि कोकणात म्हणजे कोकण विदर्भ विदर्भ साईडला गेल तर कोकण कोकणामध्ये कसं तिथल्या म्हणजे तिथली मासे परत मासे भात तिथली स्पेशालिटी तिथली खूप छान निसर्गरम्य वातावरण म्हातारीची चूल वगैरे वगैरे काय काय जे काय आहे य तारकरली अ तिथ सगळा पूर्ण जो परिसर आहे तिथला जास्त करून लोक त्या परिसराचा आनंद घेत असतात तिथे जाऊन तिथे तिथली काय काय स्पेशालिटी आहे कोकणामधली त्या तिथे अ म्हणजे जास्त करून पर्यटन वर्षातून दोनदा तरी नक्की जातात आणि अ तिथला निस निसर्गाचा आनंद घेतात
हो आता दैनंदिन जीवनात म्हणजे आपल्याला एक अस ताणतणावातून मुक्तता मिळावी. यासाठी हा प्रवास केला जातो हा आता प्रवासामुळे मानसिक आनंद मिळतो रोजच्या धक्काबुकीच्या जीवनातून काही काळ बाहेर पडल्याने मन त्यांन देखील आपले होते. निसर्गरम्य ठिकाणी केल्यावर म्हणाला. शांतता मिळते डोंगर, समुद्र, धबधबे आणि हिरवळ पाहून ताण कमी होतो. त्यामुळे प्रवास हा मानसिक आरोग्य साठी उपय
उपयोगी आहे हरक्यात आणि लोकांनी तसच की ह. तसच. की आपण ज म्हणजे अ फिरण्यासाठी जातो पण आपल्या शरीराची तेवढीच काळजी घेतली पाहिजे आपल्या जेवणाचे टाइम टेबल आपले बुकिंग्स आपल्या राहण्याची सोय चांगली असते. जी पाहिजे अस अस जर नियोजन करून व्यवथित नियोजन बद्द आपण त्या ठिकाण गेलो तर नक्कीच आपल्याला कु सुद्धा म्हणजे अ आवश्यकता भासणार नाही आणि कुठल्या अडचणीना सामोरे जा जावे लागणार नाही आणि ज्या वेळेला पावसाळा असतो त्या त्या त्यावेेळेला आपण धबधबा वगैरे पाहायला जातो वॉटरफॉल वगैरे बघायला जातो त्यावेळेला तिथला म्हणजे काळजी नियमांची काळजी घेणे जास्त करून जर रेड अलर्ट असेल तर त्या ठिकाणी जाऊन जायचं नाही आपल्या म्हणजे ह आपल्या तब्येची सुद्धा काळजी घेणं गरजेचं आहे. तरच आपला हा म्हणजे जे काही अ ट्रिप असे ती चांगली होते व या सगळ्या गोष्टीचा जर आपण काटेकोरपणे पालन केले तर आपण व्यवस्थित घरी पोहोचू याची शक्यता असते. असे म असे हा.
अशी सहमत आता बघा अनेक लोक टीच्या काळात कुटुंबासोबत सहलीला जातात. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेमानी जवळीत वाढते आपुलकी निर्माण होते तरी काही म्हणजे कुटुंबाची आपले काही अडचणी प्रॉब्लेम्स वगैरे असतील तर ते सॉ सॉल्व्ह होऊन जातात.
हो आणि त्या आठवणींना आपण पुन्हा, पुन्हा ताजे करत असतो. हा.
प्रवासामुळे आपलं काय होतो आत्मविश्वास वाढतो नवीन ठिकाणी हो आणि नवीन ठिक नी गेल्यावर अनेक अडचणींना सामना सामना करावा लागतो आपल्याला.
हो त्यामुळे आपला अनुभव पण वाढतो हा.
तर कधी भाषा समजत नाही कधी रस्ता सापडत नाही किंवा नवीन लोकाशी बोलावे लागते. ते अशे अनुभवामुळे, माणूस अधिक धाडसी आणि आत्मविश्वासी बनतो. प्रवास माणसाला स्वावलंबी बनवतो. विशेषतः विद्यार्थ्यांसाठी, प्रवास हा खूप महत्त्वाचा असतो.
हो मॅम हो.
सहल जाते तर शैक्षणिक सहलीमुळे त्यांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधीही मिळत राहते. आता आता माहतीय तुम्हाला, पूर्वीच्या काळात प्रवास करणे किती अवघड होते. म्हणजे पहिला ट्रॅव्हलिंगसाठी काहीही सा ने अवेलेबल नव्हती. आता लोक पायी जात होते, बैलगाडीने जाते जात होते किंवा घोड्यावरून प्रवास करत होते. त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी खूप वेळ लागत होता. पण आज विज्ञानानी तंत्रज्ञानामुळे प्रवास इतका सोपा झाला आहे आणि वेगवान झाला आहे की आता बस, रेल्वे, मोटारगाडी, विमान आणि जहाज यासारखे वाहतुकाची साधने देखील उप उपलब्ध झाली आहे. त्यामुळे जगातील कोन त्याही भागात आपण कमी वेळात पोहोचायला म्हणजे शक्य झाले आहे. आता रेल्वे हा प्रवास बघा, रेल्वे हा प्रवास तर देशातील लोकप्रिय आणि स्वस्त प्रवा म्हणला जातो. विमान प्रवास तर सहज आणि म्हणजे थोडासा महाग आहे. पण तो सहज होऊ शकतो.
हो पण जहाजाने सुद्धा हो हा होऊ शकत, ह हा जहाजाने पण लवकरात लवकर पोहोचता येत. म्हणजे जास्त करून अलिबागला किंवा गोव्याला जास्त करून लोक जहाजचा प्रवास म्हणजे अ अ जहाजचा प्रवासाकडे वळतात. कारण का त्यांना तो, सोपा पण वाटतो आणि आनंददायी पण वाटतो. म्हणजे समुद्राचा ज्यातून आपल्याला त्याला समुद्रात आनंद घेता येतो लोकांना, त्यामुळे म्हणून ते लोक जास्त करून जहाजाचा आणि जहा जाचा म्हणजे जहाजाकडे वळतात.
आता काही लोक की अ राज राज्य, टू राज्य, प्रवास करतात तर काही लोके परदेशला जातात, आता प्रवेश प प्रवास देखील अ म्हणजे? वेळेते म वेग. वेगळेच महत्त्व समजले जाते, परदेशात गेल्यावर नवीन देश. त्याची संस्कृती, आपल्याला शिकायला मिळते तेथील भाषा. तंत्रज्ञान पहायला मिळते आणि विद्यार्थी तर उच्च शिक्षणासाठी प्रदेशात जातात, त्यामुळे त्यांना जागतिक स्तरावरील ज्ञान आणि अनुभव मिळतो. काही लोक तर व्यवसायासाठी किंवा पर्य पर्यटनासाठी पर परदेशात प्रवास करत असतात. त्यामुळे विविध देशातील संबंध. अधिक मजबूत होतात. आता करुणा होत. कोरोनाच्या महामारीच्या काळात तर प्रवासावर अनेक निर्बंध आले होते त्यामुळे लोक घरातच राहिले त्या काळात लोकांना प्रवासाचे महत्त्व अधिक जाणवले म्हणजे परिस्थिती सुधारल्यानंतर.
हा खूप कमतरता भासली, त्या वेळेला हो म्हणजे घरी राहून, राहून, अक्षरशा लोक बोर झाले होते त्यावेळेला.
हा आता आजकाल तोश. सोशल मीडिया, ही एक म्हणजे, हा एक प्रवासच बनलेला आहे म्हणजे सोशल मीडियामुळे प्रवास अधिक लोक प्रिय झालेला आहे. लोक विविध ठिकानांचे फोटो, आणि व्हिडिओ पाठवतात, एकमेकांना त्यामुळे इतरांनाही नवीन ठिकाणी जाण्याची प्रेरणा मिळत. ते! मात्र प्रवास करताना. फक्त फोटो काढण्यापेक्षा, त्या ठिकाण्याचा आनंद घेणे देखील
अत्यंत महत्त्वाच आहे हो मा अगदी बरोबर आहे तुमचं.
शेवटी म्हणजे प्रवास, हा जीवन समृद्ध करणारा अनुभव आहेच. तो माणसाला आन आनंद, ज्ञान, आत्मविश्वास आणि नवीन दृष्टिकोन, देतोच प्रवासामुळे जीवनात उत्साह निर्माण होतो आणि आठवणी तयार होतात प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी म्हणजे, म्हणजे एकदा नाही मी तस म्हणेन वेळोवेळी हा म्हणजे प्रवास करणे पॉसिबल म्हणजे असेल तर ते केलाच पाहिजे, असं मला वाटत कारण प्रवास माणसाला जग समजून घेण्यास आणि स्वतःला ओळखण्यास मदत करतो.
हो नक्कीच मॅम, गुड मॅम खरंच. खूप छान माहिती सांगितला तुम्ही त्याबद्दल थँक्यू ह!
हा!
म्हणजे तुमी अस कसं काय बोलताय सहज म्हणजे, म्हणजे असं इझिली बोलताय सगळं.